हॅलो.
कशा आहे कसा आहेस?
म ठीक तू
मी पण छान आहे बोल ना, काय झालं.
आज सकाळ पासून तुझ्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसतोय काही खास कारण आहे का?
अरे तस काय आहे ना, कि कारण
होता कि उद्या आपल्या घरी सगळे नातेवाईक येणार आहेत ना, आणि आई खूप साऱ्या मीटिं मिठाई बनवणार आहे त्यामुळे मी खूप, खुश आणि उत्साहित आहे.
हो का खरंच मीठाईच नाव जरी घेतलं तरी मन आनंदी होत. तुला आठवतं का? लहानपणी आपण मिठाईच्या दुकानासमोर उभे राह राहून होतो. किती वेळ मिठा बघत होत असायचो.
हो अगदी आठवतं मला. रंगबिरंगी बर्फी लाडू पेढे जलेबी पाहून आपल्याला. अ कोणती घ घ्यावी हेच समजत नव्हतं
अगदी आठवतं. रंग बर्फ रंगबेरंगी बर्फी लाडू पेढ जलेबी पाहून आपल्या आपल्याला कोणती घ्यावी हेच समजत नसायचं हाय ना,
आणि मग बाबा प्रत्येकाला एकच मिठाई घेऊन देत होते. पण आपण दोन तीन मिठाया घेण्यासाठी हट्ट करायचो हे ना,
हो तुला आठवत आहे सगळं कधी कधी तर मी माझा हिस्सा लपवून ठेवायचा आणि नंतर शांतपणे खायचे.
हो मग मी तो तो शोधून काढाय काढायचो आणि अर्धी मिठाई ख खाऊन घ्यायची.
हा म्हणूनच मी तुला माझ्या मिठाई जवळ फिरू देत नव्हतो.
हो हो मिठाईमुळे तर आपल्याला बालपणाच्या किती सुंदर आठवणी आहेत. य त ना,
खरं आहे प्रत्येक सण आणि प्रत्येक आनंदाचा क्षण मिठाई शिवाय अपूर्ण वाटते.
हो हे तर अगदी बरोबर म्हंटलं तो आणि दिवाळी आली की घरभर लाडू करंजी चिव डा आणि शंकर पाळ्यांची अ सुगंध दर वेडायची ना,
हो. आणि गणपती बाप्पा आले की मोदक बनवायची लगबग सुरू व्हायची
हो अगदी बरोबर म्हंटलं तू आणि आई मोदक बनवत असताना. आपण दोघे सार सारण खायला चाखायला स्वयंपाक घरात जायचो ना आठवण येते का तुला
हो सगळं आठवण आहे मला आणि आईमानाची सगळं सारण आधीच खाल्ल्यात तर मोदक कसे बन
हो मला पण आठवत. मला अजूनही उकडीचे मोदक सर्वात जास्त आवडतात.
मलाही त्यामुळे गुळ आणि खोबऱ्याच सारख सारणं किती छान लागते.
हो हे तर खरं म्हंटलं तू आता महाराष्ट्रातील मिठायांमध्ये मोदक श्रीखंड आणि पुरणपोळी यांना विशेष स्थान दिलं आहे ना.
श्रीखंड तर उन्हाळ्याच खूप छान वाटत थंडेगार श्रीखंड आणि गरम पूर्वी म्हणजे अप्रतिम जेवण
ग अगदी बरोबर म्हंटलं तो. आणि आपल्या देशात तर प्रत्येक प्रदेशाची मिठाई वेगळी वेगळी आहे ना.
हो बंगालचा रसगुल्ला राजस्थानच्या घेवर पंजाबचा हलवा गुजरातचा मोहनहाळ आणि महाराष्ट्राचे मोदक.
हो अगदी बरोबर म्हटलं तू आणि प्रत्येक मिठाई मागे एक परंपरा आणि इतिहासच लपला आहे.
काही मिठ्या शेकडो वर्षांपासून बनवल्या जात आहेत.
हो अगदी बरोबर म्हंटलं तू आपल्या पूर्वजांनी तयार केलेल्या पाकृती आजी तर तितक्याच लोकप्रिय आहेत ना.
मला वाटतं मिठाई फक्त अन्न नसून ती संस्कृतीचा भाग आहे.
हो अगदी बरोबर म्हटलं. आणि कुणा कुणाच्या घरी आनंदा आनंदाची बातमी आली की लोक लगेच मिठाई वाटतात ना.
परीक्षेत चांगल्या गुण मिळाले नोकरी लागली लग्न ठरलं किंवा बाळ जमलं आणि कि आलं की मिठाई वाटली जाते.
हो अगदी बरोबर आणि अ काही कारण मिठाई आनंदाचा संदेश पण मांडतो आपण
तुला कोणती मिठाई अजिबात आवडत नाही.
मी खरं सांगायचं ना तर मला खूप गोड असलेली मिठाई फारशी आवडत नाही. नाही.
मला तर खूप आवडते खूप साखर असलेली की मूळ चवच खूप चांग लागते.
हो त्या त्यामुळे मला ड्रायफ्रूट लाडू जास्त आवडत आवडतात.
ते पौष्टिकही असतात.
होय तर अगदी बरोबर म्हंटलं तू त्यामुळे बदाम काजू अक्रोट खजूर आणि इ तरर सुकाम असतो म्हणून मला खूप आवडतो तो.
हा आजकाल लोक आरोग्याचे विचार करून कमी सारखे जे मिठाई बनवत आहे.
हो हे तर खूप चांगलं आहे अगदी बरोबरच म्हंटलं तू.
कारण जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
हो, अगदी बरोबर आणि त्यामुळे प्रमा प्रमाणात मिठाई खाणं आवश्यक आहे ना, नाहीतर काही रोग निर्माण होऊ शकतात.
पण सणाच्या वेळी हे नियंत्रण ठेवणं खूप कठीण असतं नाही का?
होय तर अगदी बरोबर म्हटलं, पण विशेषतः समोर गरमागरम जिलेबी असेल तर?
किंवा ताजे गुलाबजामुन असेल तर?
अरे गुलाबजामुनाचा तर विचार करतानाच तोंडाला पाणी सुटलं मला.
मला तर त्याचा मऊपणा खूप आवडतो.
हो, मला पण खूप आवडतो. आणि साखरेच्या पाकामुळे त्याची चव आणखी वाढते, किती छान वाटतो ना?
तुला आठवत का एकदा आपण घरी गुलाबजाम बनवायचा प्रयत्न केला होता.
हो हो आठवण आहे ना मला. पण ते गोल होण्या ऐवजी विचित्र आकाराचेच झाले होते ना? आठव आठवते का तुला?
तरीसुद्धा आपण ते खूप आवडीने खाल्ले होते.
हो, कारण मेहनत आपली होती ना, म्हणून आपण खाल्ले‌.
हो घरच्या घरी मिठाई बनवतात. वे वेगळाच आनंद असतो नाही का?
हो, अगदी बरोबर आणि बाजारातील मिठाई स्वादिष्ट असते पण घरगुती मिठाई प्रय त्याच्यामध्ये प्रेम असतो ना आपला.
आणि स्वच्छ ते ही खात्री असते.
हो अगदी बरोबर. आणि आपल्या आजीच्या हाताची हाताची तर बेसन लाडू अजूनही विसरत नाही नाही येत.
हो ती प्रत्येक लाडू इतक्या प्रेमाने बनवायची की त्याची चव आजही लक्षात आहे.
हो आजी म्हणायची ना, जेवण आणि मिठाई प्रेमाने बनवलं तर खरी चव येते त्याला.
हो अगदी बरोबर खरं आहे.
आणि आजकाल तर नवीन प्रकारच्या मिठाया बाजारात येत आहेत ना नवीन नवीन. हम.
हो जसे की चॉकलेट बर्फी, चॉकलेट मोदक, आईस्क्रीम, सँडविच. आणि फ्रूट स्वीट तुला हे सगळं आवडते का?
हो, मला तर आवड आवडते. आणि नवीन प्रयोग चांगले असतात, पण पारंपरिक मिठायांची मजा काही वेगळीच असते ना, तू काय म्हणतो?
हो पुराने मोदकच्या पुराने बर्फी आणि पुराणे आईस्क्रीम सँडविच स्वादचं काही अलग असते. मोदक, पेढ, लाडू आणि श्रीखंड यांची जागा कोणी घेऊ शकत नाही. आजकालची तर मिठाई घेऊच नाही शकत.
आता मिठाई लोकांना एकत्र आणते ना आणी अ सणांमध्ये कुटुंब कुटुंबातील अ सगळे सदस्य एक एकत्र होऊन मिठाई खातात ना?
हो आणि त्यानिमित्ताने गप्पा हशा आणि आनंद वाढतो त्यामुळे- अ आपला संबंधही वाढतो.
हो खर म्हंटलं आणि खरं म्हणजे या तर मिठाईच्या गोडवा फक्त जिभेवर नसतो. तो तो नात्यांमध्ये ही असतो ना?
हा किती छान बोलले तू.
धन्यवाद दादा.
आई म्हणत होते की मोदक, बेसन लाडू, गुलाबजामून, चिकन आणि काजूकतली बनवायची.
हो आता उद्या नातेवाईक येणार आहेत. तर कोणकोणत्या मिठाया बनवायच्या हे अं विचारावं लागेल आईला. मग उद्या उद्या तर खूप मजा येणार आहे आपल्याला.
हो आई म्हणाली की पण आप आधी आपल्याला आईची मदत करावी लागेल.
हो, हो नक्की करू ना आपण मिठाई खायची असेल तर मेहनत तर करावीच लागेल. आपल्याला
हा. नक्की मिठाई खायची असेल तर मेहनतीचं करावं लागेल.
हो. मग चल आतापासून तयारी करूया आपण मिठाई बनवण्यासाठी.
आता काम झाल्यावर थोडी मिठाई चाखायलाही मिळेल.
हो, हो ते तर मिळेलच ना. मला वाटत त्यासाठी आपण दोघेही तयार आहोत. तर सुरू सुरू करू का आपण मिठाई बनवायला.
हो चल.
चल मी जाते तू ये लवकर.